हॅलो!
बोला आता हा बोला.
हम्म काय चालूय मग. हा झाला तुमच बी होऊन जाई ना आता बोला माच फायदा नाही तुमचा करते ना. हम्म यावर लगते तच मम्मीच.
पोळ्या चालू है.
ह का. पोळ्या चालू है म्हंटल्यावर.
हा पोळ्या चालू आहे दिदीश मम्मीच्या आता हा हा.
कसां केला पाहिला का कॉल
हाऊ ना
ह मंग आता येईन ना
आता पईन पईन जमुनसनी
एक एक नंबर सांगितल्यावर जमण ना
हा हा एक एक नंबर सांग
हा मंग तसा कराचा फक्त नेट चालू ठेवाचं
बरं बर चालनं म काय चालूय मंग बाकीच काही नाही आता काम आवरांच काम चालू ये. बापरे!
मग आता बायं येडली येड संयपाक करून घेतला म्हणल येडली इड दोन चार घास खां.
हा मंग काय दोन चार घास खाल्ली म्हणे मी आणखीन ते ये होत ना पटकन आवरत ना हाव आवरनचन ये नं मंग आता काय
तुम्ही नाय खाल्ले का?
नाय आजूक आजूक आता
फोन धरून नका बसु उजुक म्हणशान त म्हणलं माअ काम लांबलं.
नाही नाही. फोन धरून नाही बसत आता काम बी आवरिते अन बोलते बी ना त्वसंग
हा त्याचा आवाज बारीक राहतो थोडा कानालाच लावा लागतो.
लाईटच नाही अग आज गॅसवर ठेवू राहिली गॅस संपली तर हातभर फेबाड वाशीती तूं ते त्याच पाणी कोमट कामट घ्यायच असनं त घे बोल
काय बिघड अक्षुच
बटाटा शिजला पोला की खादना चाला म
आ
बटाटा शिजलं खाणाला चागलं
बोलणं चालू ये सगळी काम चालू ये ना बोलन चालूये सगळे काम चालू ये.
तेच ना म नाई मंदाबाई बटाटच करू राहिली म्हणलं हम्म टमाटे म्हण
हम्म मर ना मं काही का होत नायं.
आज कुठून काटूनच राही न ओ सगळ्यांचं
ह
लाईटच नाई त्याला काय पावा
मॅक्सममं होत काय मं
पोरं नेऊन घालतील का?
आ
पोरं नेऊन घालतील.
हा मग
आज जाईन का गाडी
हा.
डारेक्ट जाईन
आजडायरेक्ट लगे त्या घरालोग जाईना.
हाव ना आजचा दिवस घाला म्हणे बाबा
हा टी. नाही ना मग ते असं जायचं म्हणलं टाइमच लागतो मग
हा ना.
नाही. गारजंना ते डोरणीून मग काय अस वड ताड करून घे ना. जे मग आता ते
हम् नाही बरं ना जेवढं पटकन काढल्या तेवढं.
हा.
पावसाचा काही नियम नाही ना हो.
तेच त मग ना किती सांभाळून स्तर दुसऱ्यांनी
एकदा यायला लागलं का खूप येतं.
हा आता काही नाही म्हणा आल बी चालतं तसं काही नाही पण मग
ह. हा रात्री ह्या चोपन्न रुपये जमा झाले हा परत
ह.
रात्री माहिती सव्वीस कार्य पूर्ण केले मी
हम.
परत आल ते मला
हा.
हम् तर आता म्हणते आपण शिवराय आता म्हणते म्ह म या्याच्यावरून भी कर मग दोघा काल कॉल कर.
ह ह ह.
नाहीम ना तुम्ही तर फोन देत नाही.
पैसे आल्यावर कोणाला गोड नाही लागत.
हा. त्या लाव तुला कोार करण लावाजतला
पैसे आल्यावर कोणाला नाही लागत असं थोडी काही
हमं.
पैसे आल्या गोड लागत नाही असं थोडीही म्हणलं.
त्यांनच्या चवर बी पडले ना एके चाळीस रुपये
हा का?
हा तुमचे बडडे अस ना आज पहिन मी आता मळ्यात
हा.
आत्ता पडे ग आजचा वाटला.
ह का?
हम् मग रात्री पडे आणि त्यांच्या आत्ता पडेल.
हा.
हम्म. मी आणला तूला म्हण करून घात पुरायला का?
हा.
हो जा रे इेतून चालूच ठ्या ह. तुम्हाला म्हटलं ना अर्चनाचा अन् तेन नंबर देते मी तुम्हाला आज.
हां.
तुम्ही तेवढा तिला कॉल करा या. .
दादू गेला काय म?
बाई दादुल जाऊन जामान जाला.
हाव का?
सात ला जातो जा बघा का सात.
हां.
हम्म सात ला तो ग्याला का
अ.
साडे सहाला दोघा बापलेकात जेवण आले.
हा.
त्याला करेल होतं ना.
हा.
त बुक ला ल काय का न त त्याच्या बरोबर खाऊन घेतलं. पोळ्या चालू आहेत आता गरम गरम पोळ्या अन् चटणी.
हा.
हम्म दघनाबी.
बरं.
मंग म्हणलं बाई आपल्यासाठी कोण थांबणारे याकून.
हा.
पाणी कवा येतं ना काय येतं दुनियाला.
दुनियाच काही सांगता येत नाही बाई कारण की पाणीचं पाणीच नाही आलं तर काही.
तेम काल किती मुठडे दुधले होते.
हा ओरले ओरलेच पिळून टाकणारे मंग मी पाणीच नाहीये ना त्याला.
हम तेच ना. आवडे लावच खऊ घ्याचोध.
काय म्हणलं.
अरेला असन तर खाऊन घेयच होत.
हा हा.
ह मग गरबड होती ना अजून.
हा नाही ना मंग.
. बाकीचं काय चालुये?
इ शिक. ती घासून घेते अन् लगेच दोन चार घास खाऊन घेते.
सहा मिनटं झाल्या अजून चार मिनटं राही
किती झाले.
सहा.
हा अजू चार लागते का?
हा चार मिनट.
हाव ना. चार मिनिटच ना.
हम्म दहा मिनटं लागात्या ना बोलायला.
हा आता दुसऱ्याला बी लावता येईन ना ग मग.
मग मी तेच सांगू राहिले ना तुम्हाला.
आता तुमचा कॉल झाला म्हणजे, मग दुसऱ्या लावता येइन ना अंजलीला ते.
अंजलीला नाही चालू राहिला. मला नाही चालू राहिला.
ह.
आमची होईल हे ना ते. एखाद्या ज्याला चालून पहा.
मग जीयला का होत नाही मग आता.
अर्चनाला करून पाहा तसा.
ह. हा मग आता. बघु ना मग मळ्यात गेल्याव.
नाही नाही याच्यावरर्थ करून घ्या पाच सा. जे येतीन ते त येतीन नंतर पाहतोचे.
हम् त्याला काय करायच?
हा.
य कॉल संपला का?
ह.
त्याला वरे ना. तीढ सबमीट म्हणून बटन येत. आकक्षुला दाखवा तेवढं.
ह.
तवर दादाला लावा.
हा ना म तेच ना.
बर.
हो.
आठ झाली आता.
बर बर.
हम्म कल्पनाच आवरला न ग.
कल्पनाच का? आवरती ना. आता आवरून राहिली म्हणल्यावर.
अं.
आवरू राहीली ना.
हाव का?
हह
त्या मानानं लई लवकर उठाते भाऊ अक्का तुम्ही.
अ. हा ते य त्या उठतच नाही बाई लवकर. त्याच्यामुळ काम नाही आवरत बाई त्याची.
मग.
त्यांय ना कधी बी उशिराच उठात्या.
त्या किती क उजाडल्यावर उठाते, मग बरोबरे.
हम्म लवकर तेच ना मग लवकर उठल तवा काम आवरण ना.
आली बाई लाईट आता, लाईट आली आता.
बरं झाललं टाकच्यावर
हा प पहिले चार्जिंग ला खुशी खाता खाता
हा
पहिले चार्जिंग ला खुशी त्याला
तेच म्हणलं ना आता.
गरबडीत.
ह मग गरबड गरबड सगळी गर्बडच झाली.
मग आता काय करा जावता जावता, खाता खाता उठाला लागलं. पण मग ते ताण होईन ना उजून
हा.
ताण होतो ना उजून मग.
ताण होतो हा.
हम्
सांगायला बरं होईल, म एक, दोन हांडा भरायला.
पाण्याची काही गॅरंटी नाही बाई आता ते कारण की- हा भैया भैया